हॅलो!
हॅलो!
हँलो आवाज येतो ना. बाजार येतो का.
रिसिव्ह लोडिंग दाखवत होते.
रेशवी नता वाट का? नेटवर्क मध्ये नाहीय का?
म्हणजे रिसीव्ह केल तर पण त्यां लोडिंग दाखवलं ज जॉईंट.
अच्छा! नेटवर्कश प्रॉब्लेम.
सठी.
ड्युटीचा टाईम काय असते तुमचा सकाळी दहा ते सहा का.
काय?
सकाळी दहा ते सहा का रात्री.
सकाळी दहाला जायचं, संध्याकाळी सहाला यायचं.
बरं आहे मग तुमचं.
काय कशाच बरं आहे. वातासमधी थकून जाते माणूस सगळं
मग पेमेंट तर मिळत असेल कामाचं
हो. हो पण इंटर्नशिप बसल्यामुळे थोडा काही नाही.
इंटर्नशिप चालू आहे का तुमची आता.
हम्म.
कंपल्सरी असते का इंटर्नशिप करन
हो कंपल्सरी असते. सर्वांना सिविलसाठी एक्सपिरियन्स लागतोय ना. एक्सपीरयनस मिळतो.
ग म्हण नाही का मॅडम
आहे. मला तुमचा आवाज येतो ना स्पष्ट
मला येतोय तुमचा स्पष्ट पण बॅकग्राउंड
कूलर आहे कूलर
अच्छा अच्छा
हां
पुढं बीना कुलरच बोलल तरी जमते
लई मच्छर डसायले गरमी होते, मेन म्हणजे गरमी होते
हा असं जवळ घेऊन तरी बघा मोबाईल म
मोबाईल जवळच होता पण या कानाकून ज्या कानाला लावलेला होता त्याच साईडला कुलर आहे आता या साईड ला केला मुंबई
हा हा याच साईड ला राहत तुम्हाला आता आवाजच व्यवस्थित तुमचं
ते दोन दिवस झाली पाणी नाही पडलं गरमी वय लागली
वातावरण तर आता सगळीकडेचयचं
हा वातावरण खराब आहे ना त्यामुळे
बरसाची म्हणजे गरम रा्यायला गरमी म्हणजे पाऊस पडत आहे हा ना आता पावसाळ्यांत नी काय हिवाळा लागतो की काय
हो हिवाळामध्ये उन उन्हाळ्यामध्ये पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये
ऋतू चेंज झाली ना आता
हो
हा तर पावसाळ्यात आता उन्हाळा लागत आहे
र तो चेंज होणार
हो पाता वृक्ष तोडं पण जास्त झाली आहे ना त्यामुळे पण होत असेल कदाचित
ह हं दभक्ष दौरी पूर्ण नुकसान केलं निसर्गाचं
हा ना बरेच ठिकाणी कॉक्र्रीटचे रस्ते झालेत, त्यांच्यामुळे वाफ जमिनीची वाफ ते पण जास्त होत नाही ना
नाही खूप इकडं तर खूप तपाय लागलं दोन दिवस झाले पाणीच नाही अजिबात पाणी नाही फक्त गरमी आहे एसीत राहून गर्मी व्हायला लागली
बरोबर आहे आता तुम्ही याशत राहणाऱ्या माणसाला तर खूपच गरमी होती
हो
तर आम्ही असंच राहतो तरी आम्हाला एवढे गरम होते तुम्हाला किती गरम होत असेल
खूप गरमी व्हाय लागली दिसभर बीन संध्याकाळचे पाणी आला तर खूपच येते नाहीत काहीच नाही
हो का
तुमच्याकडे आहे पाणी आमच्याकडे दोने झाले वातावरण क्लिअर आहे कोण
आमच्या इकडे पण पाणी नाही आहे कारण पाऊस होता म्हणजे आतापर्यंत नुसता पाऊस चालतोय
सध्या पाऊस काय पडला नाही
आ शक नाही
आता सध्या वातावरण दिसत आहे पावसाचं
हा हा
पण सांगू शकत नाही नक्की आपण काय होऊणार ते
हो ना तेली सांगू शकाय
वातावरण पूर्ण चेंज होतंय दिवसेंदिवस.
हो!
आता आपल्या इकडें, महाराष्ट्र जर सोडला तर बाहेर स्टेट म्हणजे वातावरण चेंज होऊन जातंय.
हो होते खूप लवकर.
हो ना तस त सध्या आपल्या इकडेच वातावरण चेंज होत आहे म्हना.
हो!
तुम्ही काय शिजर करत असतात काय दवाखान्यात.
नाही असिस्ट करते बस. शिजर, नॉर्मल, रियल, सर्व काही नाही ते ना आमच्या मॅडम.
अच्छा!
हूं गायनाइक, पिड्याट्रिक.
परवाच. गाठीचे ऑपरेशन, गर्भ पिशवीचे ऑपरेशन, वगैरे सगळं होत. फिअल क्युरेटिंग वगैरे सर्व भरपूर पेशंट असतात रोजचे. हा पन्नास, साठ, सत्तर, असे पेशंट असतात ज्या दिसी काहीच पेशंट नाही, त्यादिसी तीस, पस्तीस पेशंट असतात. हूं घरी असतात.
तुम्हाला त आजीबात रीकामपण नसेल म.
नाही. !
जेवन वगैरे करत असत्या का नाही मॅडम वेळेवर.
वेळ भेटला तसा कधी, कधी लवकर होते कधी, कधी उशीरा होते.
कारण कामाच्या ह्याच्यातणी.
नाही पण हातामधल काम बी सोडत नाही, ना माणूस कधी, कधी खूप उशीर होतो जेवायला चार अ वाजतात.
त म एखांदिवस असं झालं का एखांदं कधी समजा ऑपरेशनच पेशंट आला ना मंग जेवायचं म्हटलं, ते तसंच ठीवून दिलं न जेवायला गेले तुम्ही.
हो होते ना.
करत असता का तस.
हो कोणी नसलास स्टाफ, पण किंवा मग आपलीच कामचे ते आपणच वागतो. अशा ठिकाणी जावाच लागत जेवता, जेवता बी. च्या मॅडम ऊठत नाहीत पण
जेवता, जेवता, नाही म्हणत आहे मी.
हा!
समजा ऑपरेशन चालू आहे, न तेव्हा तुम्हाला भूक लागली मग मध्यात तुम्ही ऑपरेशन सोडून जेवयला गेले.
तसं नाही जमत.
तसं नाही केलं न कधी.
नाही. ते पेशंट पण तसा बी मी सोडून जाऊ शकते मी जर हा असिस्ट केलं, वॉश वगैरे झाले, तर नाही. तर नही ना जाऊ शकत, पण आतमध्ये फक्त वॉश वगैरे नही झाले, आतमध्ये नुसतीच थांबली हेल्पर म्हणून एखाद्या वेळेस तर मग जात असते काही प्रॉब्लेम नाही. तस जाऊ शकते म्हणजे टाइमला वॉश होत काही स्क्रबलाच राहत त्या टाईमला नाही जाऊ शकत. मग ते पूर्ण असिस्ट होईपर्यंत पूर्ण ऑपरेशन असो सिजर असो काही असो पूर्ण होईपर्यंत पण नाही जाता येत.
एखांद्या वेळेस ऑपोरेशन करता करता कैची आतमध्येच राहिली मग तुम्हाला लक्षात आलं. ऑपरेशन झालंव असं झालं कधी तुमच्या स
चीरातन आम्ही मोजून घेतो पहिली.
कैची आपलेच मोजून घ्यायची का?
हम्म मोजून घेतो मोजून ठेवतो, आतमध्ये कैची टाकायचं काम पडत नाही सर.
नाही एखाद दिवस समजा तुम्ही नाही टाकले, एखादी कैची खाली पडली तुम्हाला वाटलं, दहा कैची आणल्या याच्याातत नवचाय. एखादी खाली पडलीले लक्षात नाही म नवल
ते राहत ते सर रहाते लक्षात रहते सर पडलेली कैची आम्ही आमच्या साईडला जे सिस्टर दुसऱ्या राहतात. ते जे डॉक्टर राहतात, तर त्यांच आमच सगळ्याक लक्ष राहत. इंस्ट्रुमेंट आम्ही मोजून घेतो, मोजून ठेवतो, खाली पडलेल्याकड ते आमच लक्ष राहाते पहिली गोष्ट तर पडतच नाही. बायचान्स एखाद्या वेळेस पडल त मग ते लागलीच दुसरं सिस्टर उचलून तिथंं असं खालच्या साईडला ठेवून देतात वेगळीकड जे माहिते की पडली.
तुम्ही सिन्सिअरली काम करता याचा अर्थ
हो
म्हणजे तुम्हाला पेशंट सोबत तुमच्या पैशाची बी पेशंटची बी व्हॅल्यू आहे समजा.
पैशापेक्षा पेशंटची जास्त
आणि त्याच्यापेक्षा कैची त्याच्यापेक्षा जास्तय कारण म
काहीचीचे खूप जास्तय मोजून ठेवतो. तर आमच्या तेन्स पेशंट पेक्षा पैशापेक्षा पेशंट ला व्हॅल्यू आणि पेशंपेक्षा इंस्ट्रुमेंटला व्हॅल्यूये.
थांब त्या इन्स्ट्रुमेंटशिवाय पेशंट येत नाहीत आपल्याकड.
बराबर
कधी आसन कधी असं झालं का तुमच्या कैच्या पाहून एखादी लेडीज पळून गेली असल ऑपरेशन थिएटर मधून
झालं झालं झालं पण आम्ही ऑपरेशनच्या वेळेस कैचा काढत पेशंट ज्या टाइमला सून करतो सगळं पेशंटच होऊ देतो, त्याची अशी हालत राहते कि त्या हालतायत आणि त्या टाइमला आम्ही कैचा वर काढतो.
जेणेकरून त्याला पळायची इच्छा जरी झाली तरी तो पळू शकत तरी बी एक बाई आधी गेली होती एकदा ओटी पाहूनच पळून गेली होती तशीच.
हा
बाईला पळता येते का असं पोट धरून मग
हो कळत यायची पोट धरून
पळून म्हणजे मॅरेथॉनच्या रेसमध्ये जसे पळतात तसे नव्हते पळाले. नॉर्मली झुटू उठू बसून निघून गेली ओटीच्या बाहेर अस आम्ही असंव ओढत आणून त्याला झोपू शकत नाही पेशंटला कि नाही झोपच करूच दे म्हणून
तिथं गाण्या म्हणल्यासारखं, मी नाही जा.
काय म्हणली सर?
त्या गाण्या म्हणल्यासारखे प्रश्न करते का तुमच्यासोबत, मी नाही जा?
मी नाही येत हो. करतात काय काय पेशंट
तसे पेशंट आले तर मग तुमची चांगलीच, चांगलीच फजिती होते. ठेवू नका अजून एक मिनिट राहिला, तेवढं पूर्ण होऊ द्या. जरा स्वार्थी नका बनु तुम्ही.
हेलव. एक मिनटं, माझं दहा मिनिटावरच फोन ठेवला ओ सर तुम्ही, मी बी ठेवते.
असं तेवढं असते जे नियम, नियम असतात ना ते नियमाने राहावं लागते.
मया वेळेस कुठे गेलते तुमचे नियम सर?
तुमच्या वेळेस बी जरा कॉल रे चेक करा तुम्ही बारा वाजून एक मिनिट एक-दोन मिनिटांनी कॉल ठेवलेला आहे. दोन से
बारा वाजून दोन मिनटं का ओ सर?
तसा बारा वाजताच कॉल कट होत असतो, याच्यामध्ये.
अच्छा, असं आहे का?
कारण ते, ह ॲटोमॅटिक कॉल कट होत असतोय.
अच्छा-अच्छा.
तुम्ही जबरदस्तीत लिफ्टचं बटन दाबून जाऊ नका.
ओके सर, तुम्ही म्हणतान तशे, सॉरी आ.
ठीक आहे, ठीक आहे. आपण माफ करून देत अ
ओके सर.
चालेल.